हॅलो येतोय आवाज हम्म झाल का जेवण?
हो झालं तुमचं?
झालं बघ बसले होते निवांत म्हटलं बघूयात काय चाललं काय नाही कधी आली गावावरन?
गावावरन काल आले मी
हा हा कसं काय गेली होती मध्येच
बरं नव्हतं यांना म्हणून गेलेलो डॉक्टरांकड दाखवण्यासाठी
हा हा मग ते कार्यक्रम होत वाटत ना स्टेटस ठेवली होतीस.
हो हो.
हम्म कोणाचा कार्यक्रम होता का?
ते पाळण्यात घालायचं नामकरण
हा हा हा बर बा बाकी अजून बाळ काय म्हणत?
काय नाही निवांत
हा अगं ते मध्ये तू गळ्यातल्या कानातले बनवले होतीस ना ते कसं बनवले होतीस? हॅलो
हॅलो
हा ते गळ्यातलं बनवले होतीस ना ते कसं बनवली होती म्हटलं? म्हणजे ते आण म्हणजे कसं ते रेडीमेड टली होती पॅनडल वगैरे का ऑनलाइन बघून बनवली होती?
काय नाही आणलं फक्त बघून बनवलेलं मी स्वतः मोबाईल वर
ओके म्हणजे ते ऑनलाईन
ऑनलाईन नाही पेंडल वगैरे काय नाही नवीन फक्त आणायचं आणि आपण बनवायचं.
हा हां मग ते डिझाईन पॅटर्न वगैरे
हे सगळं बघून बनवायचं आपण स्वतः
हम्म चांगलंय की काहीतरी आपल्या घरात बसून बिझनेस
हो.
चांगलंय चांगलंय अजून ते मला तर सांग तू मध्ये एकदा ते दालभटीच रेसिपी केली होतीस ना ते सांग कस बनवली होतीस
ते गव्हाच पीठ अ गव्हाच पीठ असतय ना ते घट्ट मळून घ्यायचं.
म्हणजे आता समजा मला दोन तीन माणसांचं करायचंय. तर मग किती घेऊ दोन तीन वाट्या गव्हाच पीठ घेऊ
हो दोन वाटी ते दोन वाटी आणि तांदळाच पीठ थोडं घ्यायचं त्यात तेवढंच अर्धी वाटी ते दोन वाटी गव्हांचं पीठ घेतल्यां नां, अर्ध वाटी तांदळां चं पीठ घ्यायचं.
आणि‌‌
हां मंग, आणि मंग ते घट्ट म्हळूंन घ्यायचं नाहीं, दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं त्यांला.
हां
हां मंग, नंतर नां. नंतर ते तुपांत सगळं बनवूंन घ्यायचं ते आपपेच्यां ह्यांच्यात. पात्रं नसते कां त्यांत.
त्यांत, घोलं बनवूंन घ्यायचं वयं तसं, हां हां म्हणजे तूं गव्हाचं पीठ घट्ट मळल्यांवर, ते आप्याच्यां पात्रांत कसं होणारं?
होतंय, ते आपणं लहांन गोलं गोलं करायचं, होतेय बरोबर, हो.
हां. आणि मगं नंतर, किती वेळं ठेवायचं ते भाजांयला.
आपणं बघतो नां, असं बघुंन करायचं, तूंप वगैरें घालावं लागतंय सारखं वरनं,
हां.
खांली वरं करायचं, मगं आपल्यांला समजतंय नां ते.
हम्मं हम्मं.
बाजलेलं वगैरें, किती भाजतंय हां.
बरं. आणि मगं ते बां बाकीतं असलं त्यांचं ते सांबार.
ते फक्तं डाळं करायचं, आपलं हे मूंगडाळं तूरडाळं वगैरें घालूंन, सगळं. कुकर लावल्यां वरं लावायचं त्यांला. हो चांगलं शिजवायचं त्यांला,,, हां मंग, शिजवूंन फक्तं त्यांला तडकां द्यायचां नंतर नां, ह्यांचं लसूणं चां.
हां हां हां हां, मजे तुं असं पहाटे तुझे हे करतीस, आपल्यां आपप्याच्यां पात्रांत, मंग ते घंट्ट चं राहणांर नां गं, असं सॉफ्टपणां नसेल की त्यांच्यात.
नाहीं नाहीं, सॉफ्ट हुंते नंतर.
ओके, असं दगड्यांसारखं कडंक नाहीं होते नां.
नाहीं नाहीं, एकदंम सॉफ्ट हुंतेय.
हां हां हां, आणि ते ह्यांचं म्हणते मं ते झाल्यांवर झालंस की, बाकी कायं करावं लागतं नसलं.
कायं नाहीं, फक्तं दालं तेवढं चांगलं बनवूंन घ्यायचं आपणं, झालं, दालं दाळलां थोडं नंतर नं तूंप वगैरें जास्तं वापरायचं नंतर नं.
हम्मं.
हां.
हां हां. मंग ठीक आहे, चांगली आहे रेसिपी आणि सोपीय की गं कायं करावं लागतं नाहीं.
नाहीं नाहीं, कांहीं नाहीं जास्तं तेवढं करायचं त्यांला.
हां हां, मगं ठीक आहे. तेचं मलां करायचं होतं एकदां, म्हणूंन म्हंटलं एकदां विचारूंन घ्यांव दालबाटीची रेसिपी, कायं होतेय.
हम्मं, कायं नाहीं, सोपे आहे बनवांयची पद्धतं.
हम्मं हम्मं हम्मं,,, बरं, आणि कायं? आंता गावांकडे गेलती, उन्हांळा होतां नां तिकडे भरंपूर.
हो खुंप.
होय, तिथल्यापेक्षा आता आल्यावर बरं वाटत असेल, एवढं काय उन्हाळा नाही इकडं.
आ तिकडे खूप ऊन आहे, इकडं काय तेवढं वाटत नाही. म्हणजे ऊन कमी आहे इकडं.
हा आणि गावाकडे कसं शेत वगैरे असतंय ना, त्यामुळे जरा हे होतेय दुपारचं रखरख करतेय गं.
हो इकडे काय एवढं वाटत नाही, हा तेच.
तुझी तब्येत कशी या?
हो मस्त आहे, काय बरंये.
आता काय त्रास नाही ना? आता सातवा महिना कधी लागतंय?
लागलं परवाच
सातवा चालू झालं, एकवीस तारखेला. हा हा झाले की आता दोन महिनेच राहिले, आठवा आणि नववा.
हो, हो. तेवढंच
ट्रॅव्हलिंग करून आलीस, काय त्रास झाला नही ना?
नाही, नाही काय नाही.
कंबर वगैरे, हं बरं झालं. झालं ते, झालं बघता बघता दोन तीन महिने संपले की झालं.
झालं हो.
तेवढंच टेन्शन असतं, पटकन दिवस जात्यात. पण शेवटचंच दिवस जात नाहीत.
जात नाहीत हो.
असे काय पटापटा जात्यात.
जात्यात हो.
हम्म बाकी काय अजून?
काय नाही बघा निवांत, तुमचं झालं?
चहा प्यायचंय बघ आता, आता आवरायचं, तो बाळाला शाळेला घाल
काय म्हटलांत?
कलरस?
हॅलो.
पाहिला नसत्याव, का तीनशे तीनशे घालणांर ये.
या वर्षीच घालायचंय तिला, गावाकडे घालायचं तिला या वर्षी.
होय जून मध्ये का?
हा.
हा, हा, मग काय सहा महिने तिथंच, तुझं हे होत असतंय.
हो, एक वर्ष तिकडच घालायचं.
हं मं ते तुझं डिलिव्हरी हेे ते हो
हा.
न्यायला तं त्यामुळे तिथं घालायला पाहिजे, जाऊ दे ठीक आहे. कुटार महत्त्वाचं. आणि काय म्हणलीस? लग्नात बहिणीचं लग्न ठरलं ना.
तुझ्या तुझ्या बहिणीच लग्न ठरलं ना, कधी आता?
ते मे, मे मध्ये. अजून तारीख नाही काढली? नाही अजून, चालूय त्यांचं अजून काढायचं. इचार
होय मं काय तुला आता ते आठवाय लागतंय, तिकडे गेली की काय येणं होतं.
नाही नाही, होत नाही, हो.
मे महिन्यात गेलं की, मे महिना असं संपताय तोपर्यंत, जूनला डिलिव्हरी येते.
हो..
तेवढंच की, परत एवढा एकच महिना असल्यासारखं एप्रिलमध्ये, हं हा. ते अजून दिवसभर करमतंय का घरात आता, तिकडनं आल्यावर?
हो, करमतंय. आधी इथं असल्यामुळे करमतंय.
तेच की, सवय लागली ना. तिकडे पण भरपूर लोकं असते आणि मग परत तिकडनं इकडे आले की...
काय नाही, ही आहे म्हणून काय वाटत नाही ना.
नाही वाटत हा, ते पक्षी वगैरे आहेत का? सगळं व्यवस्थित?
हो सगळे व्यवस्थित आहेत. हो पक्षी, फिश. काहीच नाही, सगळं चांगलं. हो, मासे पण छान आहेत.
मला वाटलं त्याला एकदम गोळ्या घातल्या, आता त्याला चार-चार काय कराय नाही म्हणलं.
नाही नाही, काय नाही, सगळंच चांगलंय इथं.
हा हा, ते एक हेच बाई, त्याला सांभाळायचं. टेन्शनच की त्याला, अहं...
भीती वाटते का? काय त्या दिवशी नाही का कसं झालं?
हो, बघणार असतील तर काय नाही वाटत.
हा, त्याचं स्वच्छ करायला लागतं ग, बाकी काय नाही.
हा, याचा म्हटलं तर पण व्यवस्था होत नाही चांगली.
पिंजरा म्हणा, त्याचं ते फिश टँक रोज स्वच्छ करायला पाहिजे..
हो.
दहा आठवड्यांपासून त्यामुळे त्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे. हं, मागच्या वर्षी कोकणात कुठं गेली होतीस फिरायला तू?
हो.
कुठे? गेलतीस कोकणात?
तिकडं दापोलीला.
दापोली, होय. हा हा, उद्या नाही, ह्याच महिन्यातच गेली होती वाटतं, एप्रिल-मे ला.
हा, मे महिन्यात काय तरी, मे महिन्यात.
मे महिन्यात ना हा. बरं, चांगलं आहे का वातावरण तिकडं आता जाण्यासारखं?
चांगलं आहे, खूप चांगलं आहे.
हं.
होत पा, पाण्याचे ठिकाण असते ना, म्हणून उन्हाळ्यात... आजच्या दिवशी चांगलं वाटतंय फिरलं की तिकडं.
तिकडं गेलं की हो ना, जरा दुपारचं सगळीकडे कुठं गेलं... तरी तो रखरखपणा काही कमी होत नाही, संध्याकाळी मग जरा बीच, पाण्याचंही असल्यामुळे थंड वाटतं. तसं... र
नाही हो.
तेवढं एक बरंय.
हा.
बाकी काय म्हणते, अजून किती दिवस? गेला होता एकच ठिकाणी गेलात का?
हां तिथेच दापोलीला.
हा हा बाकी कुठे आसपास गेले नाहीत ना सावंतवाडी वगैरे.
तिथं थोडं जवळपास गेलेलो मंदिर वगैरे होते.
हा हा.
मंदिरात वगैरे घे जाऊन आलेलं.
हा हा बाकीचं काय नाही?
काय नाय.
हम्म म ठीक हाय मला वाटलं ते इकडचं ते हे पण आहे ना काय म्हणत्यात. आपलं श्रीवर्धन हरिहरेश्वर जवळजवळचं वाटतं गं तिथनं. मग ते पण गेला जात का वाटलं मला, किती दिवसासाठी गेलतात?
तेवढं दोन ते तीन दिवस.
हा हा हा म ठीक हाय दोन तीन दिवसात तेवढंच जाण्या-येण्यातचं वेळ जातयं.
हो.
आणि एक दोन बघण्यात गेले की संपलं.
संपलं हो संमतय संमतय टाइमपास तेवढंच चांगलंच होतयं.
ह सगळेजण असले की वेळ जातोय.
हां.
हम्म चालतयं मग करते निवांत तेवढं सबमिट कर आणि रेटिंग दे त्याला.
हो अच्छा.